हम्म.
चालेल.
तुम्ही ते सात दिवसांचं पारायण मंदिरात करता का घरी करता?
मंदिरात एकदाच झालं माझ्याकडनं, कारण मंदिरात जायचं म्हटलं की पूर्ण वेळ काढावा लागतो. आपल्याला सकाळचा मस. सकाळी आता आपली कामं राहतात, मग मी अ घरीच केलं. पहाटे तीन वाजता उठून. केलयं मी.
होय का?
तीन वाजता, हा तीन वाजता उठायचे. पूजा पहिल्या दिवशी तर पूजा वगैरे मांडणी असती. त्याच्यांतर पूजा मांडायचा काय प्रश्न? नाही, पण मग पहाटे उठून झाडून पुसून गोमूत्र शिं-शिंपडून वाचायला बसायचं. त्याच्या आधी अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र त्याच्यानंतर अकरा वेळा आपलं हे त्यांचा माळा मग स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय, मग गुरुचरित्राचा अध्याय, असं.
होय का?
आरती, नैवेद्य वगैरे असं मी घरीच केलंय बऱ्याचदा आणि
हम्म.
तसं तर मी जरा सात दिवसांनी म्हणजे, एकवीस अध्याय आहेत ना, तीन-तीन अध्याय काढते रोज मग साठ दिवसांनी परत वाचायचं, परत वाचायचं, असं ते हे करते.
होय.
हम्म.
तुमचं
अ खरं नाही वाटणार, आता मी माझ्या मैत्रिणींना इथं आलं की दाखवते. माझं सारामृताचं म्हणजे इतक्या वेळा वाचन झालंय की त्याच्यामध्ये नाही, असे चिमूट-चिमूट कुंकू, हळद आणि अंगारा मिळतो. अ, विभूती आली आहे त्यादिवशी
हो.
हा. म्हणजे आधी मला पण असं वाटायचं की, काय माहिती, आपण पुस्तकात. तर कधी हळदी-कुंकू युजच करत नाही, कारण पुस्तक खराब होईल म्हणून. त्याचा विषयच नाही, हा. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मला दिसलं ना, तर मी पोरींना विचार तुम्ही ह्याच्यामध्ये हळद कुंकू टाकता का आता पोरे तर रोज शाळेत जायच्या.
ह.
पोरी म्हणल्या नाही मम्मा आम्ही कशाला टाकतोय हळद कुंकू.
हम्
मग मी पहिल्या वेळेस काय केलं ते सगळं साफ केलं की कुणी चुकून पोरींनीच टाकला असेल किंवा सांगताना घाबरतायत का काय मला नाही का? ते आम्हीच केलंय म्हणून म्हणजे मोठी नाही पण बारकी जरा उचापती आहे. तर तिनं केलंय का काय म्हणून तर मी सगळं झाडलं भिडलं चकाचक पुस्तक ठेवलं आणि तिला सांगितलं अजिबात पुस्त पुस्तकाकडं जायचं नाही माझ्या तर नाही म्हणली मम्मा मी जातच नाही पुस्तकाकडे तुझ्या.
हा
आणि त्याच्यानंतर परत जेव्हा पारायण केलं ना तेव्हा परत पंधराव्या अध्यायत एक चिमूट भरल एवढा अंगारा आला होता. परत अष्टगंध आला होता. हळद कुंकू हो आला होता.
बापरे! खरंच म्हणजे किती प्रचिती मिळती ना म्हणजे
खूप प्रचिती म्हणजे? खूप प्रचिती मग माझ्या अंगावर काठा येतो म्हणजे मला कसा अनुभव आल्याशिवाय कोणाला खर पण नाही वाटत जेव्हा स्वतः माणूस अनुभव घेतो तेव्हाच.
खरं खरंय.
हो
तुम्ही खूप मनापासन करताय ना त्यामुळे ते तुम्हाला अनुभव येतात माहिती आहे का नाही तर कित्येक वर्ष करतात लोक पण त्यांना कधी. कधी कधी कोणाला होत पण नाही म्हणजे त्याच मिळत पण नाही.
हो मिळत पण नाही म्हणजे अक्षरशः मला स्वामींचा एवढा अनुभव आहे की माझ्या मनात जी गोष्ट आली आहे त्यांच्या सेवेबद्दलची कि मला हे करायचंय आणि ती पूर्ण नाही झाली अशी एक पण गोष्ट नाही आजपर्यंत. माझ्या मनात होत की त्यांची पालखी खांद्यावर घ्यायची. आणि अजिबात त्याचा म्हणजे कुठूनच चान्स नाही. म्हणजे मी पालखी अच्छा इथे पालखीचा सोहळा म्हणजे पालखी कधी निघते जेव्हा नवीन पारायण सुरू होणार च ना त्या वर्षी पालखी निघते. त्याच्या नंतर पालखी इथ म्हणतात की नाही निघत त्या वर्ष निघाली आता म्हणजे नाही निघणार तर मी म्हटलं आता अक्कलकोटला म्हणावं ते अक्कलकोट जवळ आहे की ते आपलं जाणं होईल आणि तिथं पालखी घ्यायला भेटेल. आणि नाहीच मला चान्सस नव्हता कुठून आणि अचानक
हा
मला अ एका मैत्रिणीचा म्हणजे ती मैत्रिण पण नाही माझी आमच्या इथे राहत होती भाड्याने नाही भाड्याने नाही तिचं स्वतःचं स्वतःचच घर होतं पण त्यांनी गावाकडे घर बांधलं इथेच आणि ती
हा
तिथं असताना कधी माझ्याशी अशी बोलली नाही कधीच नाही. कडन गेली तर कधी बोलत नव्हती आणि तिनं मला कि आमच्या इथ पालखी निघणार आहे तुम्ही येणार का?
होय का?
आम्ही दोघ गेलेलो आणि तो
बापरे, म्हणजे तुम्हाला केवढा अनुभव आला ना म्हणजे तुम्ही मनात जे धरता म्हणजे असं वाटत. मनात ते होत पूर्ण
पण पैशाचा प्रॉब्लम खूप वेळा पैशाचा म्हणजे असा प्रॉब्लेम की, आपल्याला आता ह्या महिन्यात काही गोष्टी नाहीच होणार आपल्याकडून पूर्ण अगदी शेवट पर्यं त असं वाटतं आणि शेवटच्या क्षणाला त्या गोष्टी होऊन जातात मनातच नाही
कशा होतात बघा की ह
हो म्हणजे मला तो एक अनुभव आहे, कारण कोरोनापासन आपण बघतोय किती तरी लोक उद्ध्वस्त झाली अ
हो, खूप खूप खूप खूप म्हणजे खूप त्यांच्याकड पैसा ये, पण ते जीव वाचवू शिकले नाहीत.
हो, पण जीव पण हो ना किंवा पैशाच्या पण बाबतीत बघा ना किती लोकांच सगळं गेल, बिजनेस डुबले. अ सगळं बंद झालं किंवा काय काय लोकांना सगळं सोडून गावाला जायचं हे झालं. की गावीच पर्यायच नाही उरला.
हो खरये.
पण आम्ही कसं जागच हललो नाही, आमचं जे रुटीन चालू होतं ते चालूच होतं.
कोरोना काळात तुम्ही तिथंच होता का गावी आलता.
गावी आलेलो आम्ही तीन साडेतीन महिने गावी होतो, म्हणजे ते पण कसं आठ दिवसाच लॉकडाऊन पडला ना स्टार्टिंगला म्हणून आठच दिवसांचे कपडे घेऊन गेलो म्हणजे दोन मी आपली दोन साड्या दोन परकर, पोरांना एक दोन ड्रेस वापरायला की आठ दिवसात घरी यायचंय आपल्याला आपल्या कामाला आणि अ ते लॉकडाऊन वाढवलं त्यांनी ते डायरेक्ट तीन साडेतीन महिने केलं, हा मग ते आम्ही तेव्हा राहिलो की गावाला
हम्म
पण म्हणजे गावावरन चालूच राहियल आणि आमची काय नोकरी सरकारी नाही किंवा हे ना एकदम इतकी खाजगी नोकरी आहे ती म्हणजे ती कधीही सुटू शकते किंवा काही होऊ शकते.
बापरे!
तरी पण आम्ही म्हणजे कसलच हाल्लो नाही आम्हाला कुठला हेच जाणवला नाही त्यावेेळेस की कोरोनामुळ आपल्याला हे वेळ आली असं जाणवलंच
तुमचं खूपच म्हणजे खूपच श्रद्धा बसलीये म्हणजे असं
खूप म्हणजे मला अ एक दिवस रायला पूजा केली तरी मला अंदाज लागला नाही. मला रोज त्यांच्या समोर बसायलाच पाहिजे.
थोडा वेळ आणि माझ्या पोरी पण करतात हो, माझ्या पोरी रोज त्यांना सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाहीत शाळेत जावो, कॉलेजमध्ये जावो आम्ही चाललोय आमच्या सोबत चला.
होय का.
हां आमचे माझे मिस्टर पण त्यांना पण इतकी सवय झालीये की अ जाताना सांगूनच आम्ही त्यांना जातो त्यान आम्ही चाललोय तुम्ही पण चला सोबत म्हणून.
आई गं! बापरे!
आल्यावर पण त्यांना नमस्कार करून सांगायचं ते आम्ही आलोय सुखरूप घरी. काळजी नको करायला कारण आपला देव
मग तुम्ही रोज असं करता?
हो रोजची सवयच झाली आमच्या पोरींना पण.
घरी आल्यावर पण सांगायचं रोज?
हो हो हो घरी कुठून पण. मी तर कुठं पार्किंगला जरी खाली उतरली कशासाठी तरी मी सांगितल्याशिवाय मला इतकी सवय झाली.
बापरे! बापरे!
ते एक आपल्या घरातला आहे तो एक माणूसच आहे. आणि आपल्या आधी वाट बघतो, आपली काय करतो. असं धरूनच चालतो आणि रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य वगैरे आमचा असतोच. म्हणजे असं नाही की गोडाचा किंवा काय भात भाजी भाकरी काही जे असेल ते दूध असो लाह्या असो. खोबरं शेंगंदाणे काही असूदे नैवेद्य दाखवल्या शिवाय आम्ही जेवण नाही करायचं.
बापरे! खरंच तुम्ही खूप म्हणजे खूप करता हो.
म्हणजे त्यांनी मला ती स संधी दिलीय की तू कर माझं म्हणून नाहीतर असं कोणाच्या नशीबात येतंय हो करण.
नाही खरंच नाही आणि तुमची बुद्धी पण हो ना बघा ना किती ही ना की मला करायच आहे मी करते कारण की बुद्धी वाईट दिशेला पण जाऊ शकते ना हो.
जाऊ शकते जाऊ शकते आणि चुकीच जरी हातातन काय झालं ना चुकीच जरी काही झालं ना तरी त्यांच्या समोर बसून म्हणजे तेवढी मी हिंमत ठेवते की माझं चुकलंय. मला मी जे नाही करायला पाहिजे होतं ते मी केलं. एवढं पण म्हणजे तेवढी पण हिंमत येते अंगात हो.
कारण त्यांच्या पुढं आपण माणूस कसं आहे कुणाच्या पुढं नाही पटकन चूक स्वीकारत पण देवापुढं हां.
त्याला माहित असतं सगळं देवाला.
ते सगळं बघताहेत चांगली वाईट बुद्धी तेच देत आहेत आपल्याला पण तरीही त्यांना म्हणजे सॉरी बोलून माफी मागण्याची हिंमत आपल्यामध्ये पण पाहिजे ना तेवढी पण.
अरे खरं आहे तुम्ही घरात म्हणजे असं एक जागृत ठेवलेय बघा खरं.
जागृत म्हणजे माझा देव्हारा खूप मोठा नाही लाकडाचा छोटासाच देव्हारा आहे. पण माझा देव्हारा कधी, कधी पण तुम्ही कधी माझ्या घरी या माझं कोप-यात देव्हारा आहे. पण माझं मलाच, तो देव्हारा असा जिवंत वाटतो नुसता, त्याच्यात लाईट नाही, काय नाही, काही सु द नाही, किती दिवस झ, काही झगपक केलेलं नाही, काहीच नाही. पण सकाळ-संध्याकाळ आरती, पूजा आणि व्यवस्थित साफसफाई वगैरे त्यामुळे एकदम असं वाटतं, प्रसन्न वाटतं, माझं मलाच बघून छान वाटतं, फ्रेश, हां. आता बनवायचं आहे, मला मंदिर बनवणार ये मी, पण आजुन तर काही नाही झालं, माज्याच्यानं बनवायचं, पण जे आहे, ते व्यवस्थित अगदी, पोरी पण, आता कधी मला पा च दिवस असले ना, कि पोरी पूजा करतात, मोठी करती माझी, पण तिला माहि ती, मम्मीला अजिबात आवडत नाही की, असं-कसं काहीतरी आंळम-डळम, मांडलेलं देव. हार सुद्धा, ह्याचा त्याला, त्याचा ह्याला घातला, तरी मला राग येतो.
सगळं, जिथल्या तिथंच करायचं.
नाय, व्यवस्थित पाहिजेच ओ, आपण कसं व्यवस्थित राहतो, करतो. तसंच पाहिजे ना, सगळं?
हो, आणि सण-सुद असला म हातात पैसे असले, कि म त्यांना पण कपडे घेऊन, येणं. त्यांना पण कपडे आणते, फेटा आणते, आता पाच फेटे घेऊन आले मी. परवा, जऊन हो, त्यांना कपडे अं जास्त मोठी नाही, छोटीच ये, मी हे मांडरदेवीला गेलेले का, तिथून मी मूर्ती आणलेली ये. आणि आपली ह्याची, ताम पितळेची पण नही, आपली पिवळसर रंगाची त्या मूर्त्या असतात, पिवळ सर येतात
होय सच, हां हां. धातू मिक्स, म्हणजे धातू मिक्स असत्यात, तशामध्ये म्हणताय का?
नाही, धातू-बीतू काहीच नाही, ती मला वाटतंय अं, एक, कशाची मूर्ती अस ती, बघा तशी? आपल्या धातुचीच, मुर्तीच नाही ती.
नुसती पितळ्याची? मग कशी म्हणली ती? गार
हां गाराची प, म्हणजे अशी अं, गं समजा, तुटल अशी, जर जोरात पडली-बिडली, तर फुटल अशी.
होय गारचीच असेल, मग आओ.
गाराचीच असल, पण माहिती नाही, आता मला कशाची, तिथं मला जी भेट जी आवडली, ती घेतली, त्याच्यानंतर आमचं जेव्हा जाण झालं का, अक्कलकोट ला
ह्म.
तर मला, हे खूप फोर्स करत होते की, आपण इथनं स्वामींची पितळाची मूर्ती नेऊ, म्हण लं नाही, मला त्याच्यातच जीव अडकला, मी तीच मूर्ती त्यात हे करणार, जोपर्यंत ती मूर्ती अ चालली य, तोपर्यंत चालू नंतर बघू, म-मला पितळेची नाही आणली, मी मग तीच मूर्ती मी हे करते, आणि कपडे, वगैरे त्यांना, प शेला, अ परत हे त्यांचा अगं ते, अ कांना, काय म्हणतात त्याला? फेटा ते सगळं त्यांच त्यांना, हा त घेऊन येते, मीच. आता पैशे हातात असले, कि मग तीन- तीन, चार -चार एकदम घेऊन येते.
म, ते फेटे अशे आयते आणलेले, बसतात का?
हो, त्याच्यामध्ये थोडसा कागदाचा किंवा कापसाचा गोळा कोंबला की, बरोबर परफेक्ट होतात, डोक्याला.
होय आणि ड्रेसचं वगैरे मग कसं करतात